ते दोन पेपर डोसा आपल्याला येते बनवायला घरी. खरं ते खरं जरी असं खाल्लं तरी ते खाल्ल्यासारखा वाटत नाही. पातळ असेल ना किती चार खावा नाही. तर पाच खावा.
होय
आम्ही एकदा दोन वेळा केल होत मध्ये आता नाही आता कसं जाड करतोय.
हा अंबोळी पण हा तावा कसला भिडा त प्रत्ये नाच
नाही नॉनस्टिकचा भिडाचा पण हाय वापरत नाही ती सवय गेली आ कुत्ता
बेडामचाासूबाई करतात बिडाच छान करतात
हा ते झाड चुलड छान लागतात हे आता हा आपण हे करत य ना पेपर डोसा हे थोड्या वेळ च रबाट होत्या
हा म्हणजे ते लगेच खाय लागतात ग ते बनवून ठेवू शकत नाही ना आपण
पण ठेवू शकतोय ना
हा तू कसे प्रमाण काय भिजवतेस तू उडदाच्या डाळीत
म मी होय पाच वाटीला अ पाच वाटी तांदूळ एक वाटी त्याला उडी डाळ घालतोय चार वाटे तसं प्रॉपर चार वाटे खरं मी पाच वाटे घालते्या
आणि पोहे घालतेस
की मग आज ते भिजवायचं आणि त्यासोबत आहे ना एक चमचा मेथीचे दाणे भिजवायचे त्यामुळेव चव येत त्याला घालायच का मला सांगितली होती ते हॉटेल एक हटेलचं ते कस्टमर आहेत ना त्यांनी आमच्यात नारळणी आहेत आमच्या माहेरात
हा हा हरभऱ्याची डा घालून बकी म्हणजे तुटत नाही छान चव य त्या्या
हा हा
पोहे आणि हरबऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ
हा पोहे घालतोय मग दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक कराच्या आधी एक वाटी पोहे भिजत घालून करतोय नं लोणी असतय तूप असतय घरचं मग कुणाला कसं पाहिजे तसं बनवून
होयच लोणी नुसतं पण छान लागतं.
छान लागतय.
हो लोणी पण ते छान लागत त्याआंबोलीत
भारी लागते हा ते तुपापेक्षा लोणी हा ते फुटाण्याचे आणि शेंगदाण्याची चटणी करायची असतेया नाय नाय शेंगदाण्याची नाही खोबऱ्याची आणि फुटाण्याच्या डाळीची करायची असत्या ते मी शेंगदाणा घालतोय शेंगदाणा घातलं वर जरा चव बदलत्या
चव बदलते हायना
त्या नाय ये हा फुटाण्याची डाळ नसत्या कायमच घरात
होय.
आपण अचानक डाळ उडदाची डळ असते ना आपण कवा पण
होय ते जास्त लागत नाय ना आणून ठेवलेली असते आपली एकदा डाळ आणली म्हणजे त्यात चार पाच वेळा तर आंबोळ्या होतात.
त्यात
होच की दहा बार आणली तर मूठ मूठ भर घातलीस होत्या ग दोन चार वेळा तर होते.
होते.
ह म ते फुटण्यांची डाळ पण आणून ठेवायला आणा
हा आता आणायची बाजार करताना मग डाळ थोडी आणि खोबरं त्यात मिरची आणि आपलं हे लागतय कोथिंबीर वकळ लागतय त्याला कोथिंबीर आणि लसूणच्या पाकळ्या एवढं घालायचं
मिर्ची
हा मिरची पण घालायची
हा हिरवी मिरची जरा जिरा
हा नाय बारीक करताना जिरं घालायचं नाय तडक्याला द्यायचं जिरं
हा फोडणीला
हा मग जर तिखट नाही झालं असलं तर ना लाल मिरची घालायची आपल्या हाताानच मोडायची आणि तडका करताना त्यात घालायची लाल मिरची नाही तर लांबडी टाकली तरी चालत्या ते काय त्यात उतरते. तेल तिखट झालं की हा तिखट होत. ते हा कस. मग सांबर तेन अजून मला एवढं जमत नाही मग मी फक्त
प नाही मी सांबरच नाद नाही आमच्यात इडलीचाच नाद नाही सोड एवढं. आहे माझ्याकडं. पण एवढं काय नाही. इडली सांबार वगैरे काय नाही.
हा हा मग टोमॅटो आणि डाळीच मी आमटी करतोय असं करतोय.
ह डाळ टोमॅटोची हो चालते सांबर मधे तर काय वेगळ
त्या तर भो हा भो पळा.
हा ते लागतेच वाढते त्याला भोपळा घालायला.
होय होय भोपळ्यामुळे त्याला चव येत्या आमची मावशी बनवत्या ती मेदू वडा छान बनवत्या आता सांगितल्या तिनं रेसिपी बनवायचय त्याला तेल बक्कळ लागतय तेलकट असते ते. मेदूवडा तेल अस लई वढतय ते. एक पावशरभर मधे केलं ना पावशेर उडदाची डाळ घालून. इतकं हुतय असं पाटी भरून ते वड हूतेत तेच एवढ हूत्यात
होय नुसत नाही त्यात थोड तांदूळ मिक्स करायचे असतात हरभरे डाळे घालायच असतात पण
हरबरायची डाळ माहती नाही तिनं सांगितलं होतं की आदल्या दिवशी अ ते भीजवायच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बारीक करायची.
काय काय भिजवायचं.
फक्त उडधाची डाळ
बर.
आणि दुसऱ्या दिवशी ती मिक्सरला बारीक करून घ्यायची. आणि बारीक केल्यावर आपण ते काय मुरायला असं ठेवायच असं काय नाही त्याच आणि लगे कराय घेतलं तर त्यात फक्त आपलं वाळल तांदूळ असते ना ते मिक्सरला बारीक करून अ पीठ करून चाळून त्यात मिक्स करून हे करायचं त्यामुळे ते असं कुरकुरीत लागत्यात.
हो का म्हणजे असं कच्चच तांदूळ म्हणजे आपल्या तांदळा जर पिठठी घातल तर पण चालतय तांदळ दळूण आणलेले
हा हा तेच की पीठच घालायचं मग पीठ पीठ असल तर पीठ घालायच नाही तर मग लगे आपल्याला नसल तर मग मिक्सरला बारीक करून
हा हा ते पण बरोबर आहे सोड आणि ते पीठ हलवायचं असते की लई उशीर
म्हणजे हलवायचं असते म्हणजे
फेटून घ्यायच असतय ते पीठ
का का
हा बारीक केल्यावर एक चमचा एकाच बाजून घालून आपण ते पीठ आपण अंड्याच अंड्या फोडून कस ऑम्लेट करायसाठी वाट तिथ फेटतोय काय मिक्स करतोयबघ पांढरं आणि पिवळा बोल्यात
हा
तस ते पीठ अस एका एकाच डायरेक्श मध्ये हलवायच असते हात घालून चमचा आपल्याला नाही तर ते विचकर असते नाही चमचा असतोय बघ तो गोल तेन ते पीट एकदम असं पीट हलकं व्हायला पाहिजे एवढं ते फेटायचं असतय आणि ते फेटलेलं कसं समजणार आप पहिला एक वाटीत पाणी घ्यायचं जा मध्ये एक कच्चा पीठाच एक कसं थेंब टाकून बघयचं थोडस ते तरंग न पेत तर ते वड्यासाठी परफेक्ट झालं हा नाही तर ते पीठ जर खाली जाऊन बसल तर ते अजून फेटायच ती प्रोसेस लई महत्वाची तेव्हा ते आतून असं जाळेदार होते
आण सोडा पण घालायला लागत असणारय सोडा मीठ
होय ते घालायला लागतय मी करून बगी बघितलय पण ते फेटायला लागतय ऐकल माझ्या मैत्रिण कायतर कोणतर सांगितलय मला ते भरपूर
हा लागतय हा हा जेव्हा करेल तेव्हाच ते अपटायचय ना
आ
जेव्हा करेल तेव्हा म्हंटलं
हा तेच की कुठं चुक
हा काय झालंय हा तिन डायरेक्ट आम्हाला भेट कुत्र आणून दिलत आमच काका अजारी होत तेव्हा थोडं करून आणल होत आणि थोडं घरी येऊन बनवलं होत हा पीट घेऊन आलती मग गरम गरम आल्यावर काकांना करून दिलत तिनं
हां त्याची चव पण एक वगळीच लागत्या चौ भारी लागत्या त्याची
होय होय खरं पाणी लय वढतय ते खाल्ल्यावर लय पाणी अति प्रमाणात पाणी वढतय तेलकट भरपूर असते आमच्या बाळाला ते तसं असतय वय
होय ते तळून घ्यायचं आणि ते पाण्यात घालायचा तो वडा
हा आणि पाण्यातन असं चिपून काढायचा हा
हा भथळून काढायच पूर्ण पाणी असं दा तबाईचा हातान पाणी निघाल ना मग ते प्लेट ममध्ये घालायच आणि त्याच्यावरून आपलंेटले दही गोड दही घायचं त साखर घालून फेटायचं दही आपलं त्यातल्या गाठी मोडायच एकदम असं क्रिमी होतेय आपलं दही तेसं झालं की मग ते तेच्याळ घालायचं वड्यावर प्लेट मधे घालायच ओतर त्याचच असते ते हा बारीक शेव चिंचची चटणी खजुराची चट नी
हा हा करून बघाय पाहिजे घालायचे हा हा
हा तस असते सेम एक करायला गेलेस ह दोन पदार्थ होतात व तांदळाची आंबोळी करायला गेली की क इडली होत डोसा सा होत आपपे होत्यात आणि मे दोडा कराय गेलिस क दही वडा
होते हा दहीवड्याचच मला माहित नव्हत परवा मी युट्यूबला बघित होता
नाही नाही हे पीठ ह्याच्याच असते फक्तत असं भज्यासारखं तळून घ्यायचं आपल्या अंदाजा ना त्यांना काही होल पाडायची गरज नसत्या दहीवाड्यात भजी सारखे करायचे पाण्यात घालायचे तळून घ्यायचे स्पंज पिळल्यासारखं
दोनच वड दोनच वड असत्याात किती पन्नास रुपये साठ रुपये प्लेट असत्या हम्म महाग झालंय आता सगळे हा आता आमच्या काही दही सगळं असते घरच फक्त आता ते डाळ तेनच डाळ नंतर तेवढं सवळं आणाय पाहिजे हम्म हम्म आता रविवर आता ह्याऱ्यावर न रवीवारी आता जायचंय जरा देवाला ते पुढच्या रववारी
हम्म हम चालते चालत तुला काय आवडते बाहेरच
अ बाहेर अस मला म्हणलं तर म्हणज अ मला आहे ना हे आवडते काय म्हणतायेत त्याला चिकन लॉलीपॉप आवडते.
हा.
आणि सोडल तर मग भेळ आणि वडापाव पाणीपुरी नाही आवडत भेळ आणि वडपाव मग
हा हा
आवत होता लग्नाच्या आधी बनवाय येत नव्हता तेव्हा मग जेव्हा मी बनवा शिक तेवपासून बाहेर कधीच खाल्लं नाही
हा हा बस झालं ख माझ
ख वाटलं की घरी करते
हा तेच की म्हणूनच बाद झाले ता जे येत नाही आपल्याला तेच बाहे आवडत असते कारण घरी होत नसतात ना त्या गोष्ट
अ पावभाजी पण आधी लग्न झाल्यावर दोन वे ा हो नंतर असच करायच मनात आ जेव्हा मी शिकलो प्रॉपर तेव्हापून घरीच करायला लागलो
तू पावभजे एक नंबर करत असणार सारखेच
हा हा तस झालंय ते आता मी मामा त्यांच्यात पण गेलतो असं कडई अस. लय मोठी कडे आहे त्यांच्यात कसं चाळीस पन्नास. भाऊ कावायला लागला होता कशाला खेत म्हणून आणि ती भाजी अं एवढी भाजी कशाला केल्यास? खरं पावासोबत भाजी बक्कळ लागत्या ना खायला.
होय.
आणि नुसत चमचान पण खाऊ शकतोय. शेवटी पाव पुरल नाही. एक पावाची
सकाळी नाशट्यान होतयच की मग.
संध्याकाळी केलतो.
म तेच की संध्याकाळी जर उरली
हा.
सकाळी नाष्टा झालाच असेल सगळ्यांचा
होय. होय.
हम्म. चालू दे ठेवू का?
हा. हा.